हॅला बोला ऐकू येतय काय?
हा ऐकू येते तुम्हाला ऐकू येते काय मॅम
हा बरीय तुम्ही कशा आहात?
बरीय कोणत्या गावच्या तुम्ही तई
कोल्हापूर.
कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कुठं मूळ
अ कोल्हापूर पासून थोड्या अंतरावर हाय कुर्ली म्हणून
हा कुर्ली.
तू मार खातीस आता न्हय.
ह ठीकय मग घरी कोण कोण असतय मॅडम.
घरीे होय माझ्या दोन मुली हायत मिस्टर हायत. सासरे हाइत.
सासरे फॅमिली पाच जणांची हाय.
आणि काय तुम्ही कुठून आहात.
मी पण इचलकरंजीहून हाय मी.
हा होय आम्ही इचलकरंजीत राहायला होतो ह्याच्या आधी तीन वर्ष झाल आम्ही इकडं आलोय
हा इचलकरंजित होता ब सध्या मुली केवढ्या आहेत तुमच्या म
ला हाय है एक छोटी हाय
हा छोटी म्हणजे किती महिन्याची ये
य यू के जिला ये.
युकेजिला आहेत. चालेल मिस्टर काय काम करतात?
आमचे मिस्टर एमआयडीसी ला जातात कागलमध्ये.
कागल एमआयडीसीला जातात. तुमचं एज्युकेशन काय झालंय बारावी झालंय
हम्
चांगल, चांगलं मग तुम्ही घरी तुमच काय दुसरं काय? काम करताय का?
नाही नाही काय करत. हेच घरी काय. अस मला कोण नाही ना सासुबाई त नाही घरी कोण नाही ना सास हॅलो घरी आमच्या कोण नसल्यामुळे मला काय करता येत नाही ओ म्हणजे सासूबाई वगैरे कोण नाहीत घर घरात कोण असल्यामुळे एकटिलाच कराय लागते ना सगळं.
हा हा.
मग मुली होय मुलींना घ्यायला मुली मोठ्या झाल्याशिवाय काय करू शकत. होय ते काय शाळेतल्या ह्याच्यातच घातले की.
कुर्लीमध्ये कुठे आहे, सा मॅडम तुम्ही राहायला.
कुर्ली छोटस गाव आहे, गावात आम्ही राहतो. आम्ही होय आ बॅक. साईड ला आहे, म्हणजे आमचे कुर्ली सोडून पा बाहेरचा बायपास रोड आहे, ना भाकव्याला वगैरे जायला. त्या रोड वर हाय आम्ही तुम्हाला माहती आहे का.
हो हो मला माहित आहे की, आपच्या वाडीच्या रोडला आहे. बस स्टेशन बस स्टँड जवळ आहेसा.
नाही आप्पाचीवाडीचा रोड नाही कुर्लीतन म्हहाकव्याला जायला बायपास आहे इकडं. साईड ला बाहेरच्या हा हा तिथं राहतोय आम्ही. कुर्लीतच येत हा. इचलकरंजीत तुम्ही कुठे आहेसा.
इचलकरंजीत आम्ही मेन सिटीत आहे.
मग आमचं मनरे हायस्कूल पशी घर आहे. मनेरी हायस्कूल साई समर्थ हम. हा नगर साई समर्थ नगर. पाण्याची टाकी हा. हा मग आता ते घर आम्ही विकल. इकड राहायला आलो तर इथं बांधणार आहे, आम्ही नवीन.
तुमचं कुर्ली का.
हा होय.
हा.
तुम्हाला तुमची मुलं केवढी आहेत.
आमची मला पण दोन मुली आहेत मोठी मुलगी आ आ मोठ्या गटात आहे छोटी मुलगी आता जस्टच. सव्वा महिना लागलाय तिला. हो आमचं पण कुटुंब मोठं आहे.
जॉईन फॅमिली अ ह हम हम.
त्यामुळे थोडं रिलॅक्स मध्ये असतं एवढं काही टेन्शनचं काम नाही.
हा कसं घरापसलं की चालतंय कोणतर
हम्म. चालते खरं चालायचं बाकी सगळं आवरला तुम्ही.
आव आत्ताच जेवले मी.
जेवला हा मग मिस्टर सकाळी ड्बा घेऊन गेले. हे संध्याकाळ येतील. तग हा.
फर्स्ट फर्स्ट नाही सेकंड ड्युटी चालू आहे.
हा.
आता गेले संध्याकाळी येतील बारा वाजता.
ओके.
आणि काय जेवला तुम्ही? जेवला का तुम्ह
हा आम्ही आता जेवलो. आम्ही पण लेट नाहीच जेवतोय. हम्म सासरी काय काम कर
नाही नाही घरीच असते. तर ते पहिला तिकडे इचलकरंजी ज होत तेव्हा करत होते आता घरीच आहेत -
आता घरीच असतात.
आता शेती करतो आम्ही घरी सगळी आम्ही.
सगळेजण शेती करताय छान मस्त शेतातलं वातावरण छान असत.
आमच्या रस्त्यापलीकड शेत आहे ना आमच्या घरा म्हणजे अस आमच्या दारापासून दिसते शेत म ति जवळ असते त्यामुळे आम्ही जवळच करतोय आणि लांब दि ना आप वाडीच्या रोडलाय ना तिकडच दे दुसऱ्याला करायला दिलेय
हा
हे जवळच आहे ते आम्ही घरी करतोय आम्हाला पण काही माहिती नाही ना शेतीतलं आम्ही इचलकरंजीच राहायला होतो. ए तसं करू नको की.
बेबी तुमचं काय करतेय काय?
माती उडवायला लागले.
माती उडवतो हाह हम्म बरं तुम्हाला काय काय आवडतंय खाण्यात? बी नाही छंद, हॉबीज काय तुमचे?
मला कसं मला असं आवडायचं म्हणजे कनी मला असं बाहेर जायला काम, काम वगैरे करायला बाहेर आव
हा
लातेर तर मला असं जायची इच्छा आहे तर मला जाता येत नाही ना घरी कोण नसल्यामळ तरी मी एक दोन वेळा ट्राय केलेलं खरं घरच्या ह्याच्या मुळ जाताच येत नाही म्हणजे ती बोलली तुमच्या घरी कोण तर पाहिजे पाठीमाग घराची काळजी नको फ्रेश माणूस पाहिजे आपल्याला कस संध्याकाळी घरी यायला लागत लहान मुला आहेत लहान मुला आहेत आपण असं म्हणतोय ना
हम्म
म त्यामुळं राहिलच ते माझं
तुम्हाला रांगोळी वगैरे काढायला, मेहंदी काढायला त्यां काही असं आवडत नाही घरातल्या घरात
मेहंदीतून रांगोळीतून काढा येते खरं एवढी काही प्रॉपर अशी येत नाही. अ ब्लाऊज वगैरे शिवायचंय मी माझं माझे ब्लाऊज शिवते...
हा ब्लाउज वगैरे शिवताय...
हो...
हम्म तुम तुमच्या गावचं देवस्थान कुठलं...
आमच हलसिद्धनाथाचं मंदिर आहे...
हा.. त्याचं काय वैशिष्ट्य मंदिर...
आमचा.. हलसिद्धनाथांच आप्पाच्या वाडीला पण मंदिर आहे आणि आमच्या गावात पण मंदिर आहे... आणि तिथं भाकणूक सांगतात माहिती असेल तुम्हाला... भाकणूक असत्या म्हणजे आमच्या देवाचं सांगितलेलं खरं होतं सगळं... ते वा म्हणज.. भाकणुकीत दरवर्षी सांगतात आणि पुढील दहा वर्षाच्या पुढचे त्यांनी सांगतात.. पुढं असं होईल ह तर ते खरंच होते... हम्म सांगितलेलं... मोठा आहे मंदिर इथं आमच्या गावात आहे ते मोठंच आहे खंर वाडीला आहे ते.. त्याच्यापेक्षा मोठा आणि आमच्या इकडे महाप्रसाद वगैरे असतो. असं म्हणजे ज्यांनी मागून घेतलेलं असतात. आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली ना? तर पूर्ण गावाला जेवण घालायचं. मग ते होय. मे ये मे कनी... जेवण ह्याच्यात असते. देव शाळेत असते. शाळेत... आपलं हॉल असते बघा. हे काय म्हणतात ग्राउंड... ग्राउंड वर जेवण ठेवतात ह ग्राउंड वर जेवण असतं संध्याकाळी.... मग ते दोन तीन पंक्ती होतात. सगळ पूर्ण गाव ते कसं ढोल वगैरे... असतात ना देवळात. मग ते ढोल वगैरे वाजलं की समस्त लोकांना आज संध्याकाळी जेवण आहे.... मग समज ते म्हटलं सगळी लोक जातात.... पण का असं वयस्कर वगैरे असतात ज्यांना अडचण वगैरे असतात. तर ती जात नाही बाकी सगळी जातात... आणि हा... मे महिन्यात फेब्रुवारी महिन्यापासून चालू होते. गुरुवार आणि रविवार.... द वार आहेतिक देवाचे. त्या दिवशी त्या दिवशी... संध्याकाळी किंवा कुणाला जमत नाही. संध्याकाळी म्हणजे नंबर येत नाही लोकांच लई जण जेवण घालणारे असत.... मग कोणकोण सकाळी पण घालत मग ते देवळातच घालतात. जेवण किंवा घरी पण घालतात. आपल्या दारात पण.. वाढतात लोकांना ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार.... म्हणजे, हा म्हणजे हे पाऊस चालू व्हायचे आज संपवायला लागते ना सगळ्यांच.... जेवण घालून. मग ते सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ घालतात... मग दर शुक दर गुरुवारी आणि रविवारी आम्हाला स्वयंपाक करावा लागतच नाही... फेब्रुवारी महिन्यापासून... एक मे पर्यंत सारखं वालंग असं म्हणतात... वालंग असं म्हणतात त्याला.... होय मस्त सगळीजण... जातातच असते. असं ब म्हणजे बोलवायचे त्यां का हे नाही... आप देवाच नाही लागत हो... हा....
छान आहे. तुमच्या गावची ती एकरीत भा..
होय लोक कसं वालंगाय असं समजलं ना तर जातातच....
काय म्हणायचं त्याला?
वालंग
वालंग म्हणायचं अ शब्द कारण आमच्या इ कडे भंडारा म्हणतात गाव जेवण असलं की.
हा.
भंडारा म्हणतात तसं तुमच्या इकडे वालंग म्हणतात. हम्म शब्द नवीन एक काहीतरी ऐकायला मिळायला.
हो आज वालंग आहे, असं म्हटलं की सगळे जातात. खिरीचा घालतय कोण भात, आमटी घालतय तसं.
च्या आवडीनु
आवडीनुसार होय, पूर्ण-संपूर्ण गावा जाऊन घालायचं म्हंटल्यावर
होय सादं नाही, तरी गावची लोकसंख्या अस नार की सात-आठ हजार पर्यंत.
होय-होय असणार की, मोठ भरपूर गाव मोठं झालंय आमचं आता. सगळे मिलिटरी म्हण आहेत. हम्म होय होय असतील तेवढी.
हा समजा दहा हजारपैकी दोन हजार नाही आले तर आठ हजार लोकांच जेवण घालण म्हणजे कैचीश
होय होय ते आणि पूर्ण म्हणजे आपली भावकी म्हणून असते त्यांना सगळ्यांना बांगड्या वगैरे भराय लागतात बांगड्या घालायच्या अस अ सगळं करायचं असते देवाचं लय असते ते काय काय भरपूर असते कायतर. पाहुणे सगळे येतात होय. होय लग् म्हणजे देवाचा लग्न वालंग म्हणजे देवाचाच लग्न आपण देव आपल्या दारात आणायचं आणि देवाचा लग्न करायचा असच ते मोहतरमेढ लावतात मोहतरमेढ असते त्याला
महूर्त मेढ, हळद हळद, बांगड्या
अस हा सगळं करायला लागतंय म्हणजे ते इच्छा पूर्ण झालं की करतात लोकं मग ते नंबर येत नाहीत, सगळ्यांच नंबर असतात. फेब्रुवारी असत का हो मे पर्यंत, मे मध्ये मे मध्ये जूनला पाऊस स्टार्ट होते ना, मी एंडिंग पर्यंत संपवायचेच. आणि ज्या दिवशी वारंग असतोय ना, म्हणजे आता मे मध्ये धरलं तर एकदा मे मध्ये पण पाऊस येतो ना? कधी कधी असा
हम हम
ज्या दिवशी वालंग असतो त्या दिवशी पाऊस ये तसं नाही, असंय येतच नाही जे किती ना आ बाळ अस येऊ दे, खरं देवाचं काय तर आहेच येतच नाही आणि जर देवाच्या ह्याच्यात आता काय तर अस प्रॉब्लेम म्हणजे असं झाला नाही देवाला मान्य नसेल का नाही तर त्या दिवशी पाऊस वगैरे येतोयच. वातावरण नसलं तरी सुद्धा पाऊस पडतोयच, मग पाऊस पडला की कोण जात नाही जेवायला. मग जेवण सगळं नदीला नेऊन सोडायचं. हा असं असतंय, भरपूर मोठा असतो कार्यक्रम.
हम् तुमच्याशी बोलून छान वाटलं बरंच माहि मिळाली ते तुमच्याकडून वालंग बद्दल
होय, आम्हाला पण एवढं माहिती नव्हतं इथं आल्यावर माहिती झालं दोन वर्षात.
हम
लई लांबून लोकं येतात, देवाला आमच्या.
कॉल संपला.
हा ठीक आहे.